कर की गं वाजतय मोब मुलकाचा मोबाईल माझा.
आता मी लगेच कट करून लावणार होते, माहित होतं ना तुम्हाला सर.
अगं मग मी अहो मॅडम मी तुम्हाला म्हणत होतो ना, की ओ मॅडम मॅडम म्हणूनसतो तुम्ही फोन कट केलासा.
असू दे, असू दे चालायचं.
हा, म्हणजे. हा म्हणजे कसंय माहिते हे का, आमची ओळखी आहे ते म्हणजे हिकडं तिकडं आमची थोडीफार ओळखी आहे ना.
होय काय.
हां त्यामुळं जे काही तुमचं बोलणं वगैरेय ते, आमच्या सोबत व्यवस्थित पाहिजे ना.
हो.
हा काय म्हणत होते मिस्टर तुमचे, काय म्हणत होते.
अरे तेच म्हणजे, नंबर टाकून म्हणजे खरं हे करायला रे. आतापर्यंतच कॉल मी केलेत ना. मी सकाळी सांगितले हेना. हॅलो.
रेंजमध्ये ये
अ रेंजमध्येच आहे .
नेटवर्क नेटवर्क हॅलो हॅलो हा येतोय का आवाज?
हा येतोय.
हा नेटवर्क मध्ये थांबा कसा आहे माहितय का थोडाफार इकडं आवाज तिकडे तिकडे झाला म्हणजे पैसे कट होतात.
हो का.
हा ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत ना मग त्यातलं निम्म माझा निम्म तुमचा आहेत ना असा विषय आहे.
अरे मी सकाळी यांना सांगितलं असं हे ॲप
हा कश्याला सांगित डायरेक्ट पैसे कमवूनच सांगायचं ना तुला तेच काय कळत
अरे असंच असंच हे हेच्या डोक्यात पण मग ती काय ती पोटात गोष्ट राहत नाही ना.
हा ती बाईच्या राहतच नसत्या सोड. तुला म प्रिया पिया आता ही सगळं राहू दे म्हणेजे एक प्रॅक्टिकली विषय आपण घेऊया. म्हणजे पुरातन पुरातत्व विभागात गेल्यागत आता थोडक्यात तुला जुन्या गोष्टींबद्दल काय माहितीय आहे का? म्हणजे मॅडम तुम्हाला जुन्या गोष्टींबद्दल काय माहिती आहे का?
हम्म म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचं?
ते का अ माय काय म्हणायचं माहिती आहे का म्हणजे जी काही स्त्री असत्या स्त्री अशी कुठलीही गोष् लपवू शकत नाही माहितीये का या गोष्टी मागचं कारण माहित आहे का?
नाही ह्याच्या मागच ऐकून तर माहित आहे की म्हणजे स्त्रीच्या पोटात कुठली गोष्ट राहत नसत्या पण त्याच्या मागचा रिझन नाही माहिती.
हा रिझन काय माहित आहे का जेव्हा कुंती माता कुंती माता जव्हा कर्णला पाण्या सोडाय गेली कुंती माताने जव्हा कर्णाला पाण्यात सोडल तो कर्ण होऊन गेला ना पाण्यातनं
बरं
मग तिला माहिती होतं बाबा नो ब हा कर्ण जिवंत राहील किंवा न राहील ह्या गोष् टीचा तिला ज्ञान नव्हतं काय मग जव्हा जव्हा हे सगळं झालं आणि जव्हा पांडवांनी क कर्णाला मारलं अ अ अज श्रीकृष्णाची मदत घेतली अर्जुन परत ही जी ते प म पाच पांडव होतं ना त्यांनी जव्हा कर्णाला मारलं
बरं
तव्हा तव्हा अर्जुनाला आणि ह्याला घटोत्कचला राग आला घटोत्कच ला रागाल्यानंतर घटोतकरांनं कुंतीला शाप दिला. कि तू का सांगितली नाहीस आम्हाला की हा आमचा भाव आहे आम्ही त्याला एवढं क्रूर मरण दिलं. आजपासनं स्त्री जातीला पूर्ण श्राप आहे की त्या कुठलीही गोष्ट लपून ठेवू शकत नाहीत. आं म्हणजे ते आज कुठली स्त्री कुठलीही म्हणजे कसलीही गोष्ट असू दे ती लपवू शकत नाय. हा पहिल्यापासनच श्राप आहे स्त्री जातीला. हा कारण त्यांना जर माहिती असतं करण त्यांचा भाव आहे तर त्यांनी कर्नाला मारलं नसतं ना.
खरं हे ह्याच गोष्टींमुळे बहुतेक मी आज सांगितलं असं मला वाटते.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
अरे मी म्हटलं ह्यांना असा असा ऍप आहे भैयानं मला हे केलंय.
हम्म.
मग मला म्हटलं की, मग मला त्या दिवशी सांगितलं नाही असं
हम्म.
हम्म, मग मग परत म्हंटलं सांगितलं असं तसं म्हणलं डायरेक्ट सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून सांगितलं नव्हतं.
हां, म काय म्हणले?
हम्म, मग म्हटले नीट म्हणजे हे केलेस का व्यवस्थित, बघितलंस का? त्या ॲप बद्दल काय माहितीय का? असं तसं म्हणत हूतं. म्हटलं होय बघितलंय म्हटलं, सर्च पण केलंय भैयान तन, अ म्हणजे त्याच्या मी मित्रच हाय म्हणलं तिथं, त्याच्या हेनं मग म्हटलं बघ मी पण बघतो सर्च करून.
बघा म्हणाव सर्च करून, त्यांना पाठव की हे. आता तुम्ही मला टोपू नका म्हणाव, अजिबात अडवायचं नाही म्हणाव, माझे पैसे तुम्ही काय मागाय च नाही म्हणाव.
हम्म, असं कसं
असं कसं
तेच की.
वहिनींना पण सकाळी सांगितलं असं असं हाय म्हणलं, सुप्रिया वहिणीला. वहिणी म्हणल्या आता मोकळ्या वेळेत या, आणि ते व्यवस्थित घेऊन द्या, म्हणजे आता ती पुण्यातच राहणार आहे ना.
हा हा हा.
हा, मग त्या आधी त्यांना घेऊन देतो ना ते, त्या मॅडमला जरा रिक्वेस्ट वगैरे करून.
नाही रे ती, आता त्या काय करणार हायत सांग. हा टास्क तर कंम्पलीट झाला ना, मग त्या कश्या अँड करणार, हा विषय आहे ना.
अगं नवीन चालू करत्याल, आता जसं आपण चालू हाय, आपण त्यात हाय. तसा अजून एखादा ग्रुप तयार करून दिलेली
हा हा हा, ते पण हायच सोड.
जास्त कस्टमर झाल्याव त्यांना पैसे नको आहेत का.
ते तर हायच, मग मला हम्म, ती नीलू म्हणत्या आकाशला पण एक करून द्यावं.
हम्म, चालतय काय प्रॉब्लेम नाई. आकाशला होय चालतय की रोजच, अगं मी म्हणतो रोज मी कुठ नाही गेलं चारशे रुपय जरी मिळवलं चिककर झाल गं, हां.
हे टास्कच फक्त जरा, डिफिकल्ट वाटल.
हा एवढंच, कॉलीगचच तेवढं डिफिकल्ट वाटल परत काय हाय तवा आयडिवरनं घ्यायचं हायत आणि हे करून पाठवायचाय.
ते पण आपण कधी पण करू शकतोय सकाळ संध्याकाळ आपल्याला टाईम असल तसं ना.
तू ही माहिती त्या शिरोळच्या पुरगीला विचारलीस का, मी तुला काय सांगितलं हुतं, शिरोळच्या पुरगीला फोन लाव म्हणलेलं ना.
हो त्यांनी, आता रात्रीच येतेत ना.
म्हणजे काय ते काम जॉबवर आहे का, केलतास का फोन तिला तू?
केलता, दोन झाले की दोन झालेत की तिच्यासोबत.
मग तिनं सांगितलं का माहिती वगैरे, तू विचारलीस का सगळी?
त ती प कुठलं सणाचं झालं, प्रवास झाला
मेन काम सोडलंस अन तु दुसरचं फापड पसार लावलास वय.
अ त्यांनी सुरुवात केलीती मग मध्ये असं टोकणं बरोबर दिसत नाही ना.
पण मी तुला काय सांगितलं होत त्या मेन विषयावर आपला काय विषय आहे तो बोल ना, कारण तिला एवढ ज्ञान आहे ना यातलं तिनें तिचा नेबर नंबर करून तिच्या मम्मीचा नंबर घेतलाय.
हम्म्म हम्म्म हम्म्म बघते की आज संध्याकाळी कॉल करणार ना
काय नाही झालं तर चाललं पण त्या विषयावर बोल, कारण माझ्या आधीपासन ती आहे ना. तिला सगळ नॉलेज आहेे त्यातल तिने पैसे कमवल्यात ऑल रेडी. तीला सगळं विचारून घे, एक एक ॲडिओ आपण कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला किती मिळत्याती, दिवसात तुम्ही किती कमवताय, असं सगळं विचारून घे. म त्याच्यावर आपण डिपेंड करू की आपण किती कमवायचं. आपण रोजच पाचशे कमवुदे बास झाल, आपल्याला पाचशे बास झाल, अ आता समज तुझ पोरग मोठ हुं पर्यंत इकडं तिकड आपण काही बाहेर जाऊ शकत नाही ना
हम.
ह मग तुझ पोरग मोठं झालं की मग हिकडं तिकड जाऊन एन्जॉय विनजॉय करून पैस उडवून येऊ सगळं.
ते रोजचं काम नाहीेय वाटत रे, रोज नाहीये ते काम.
अश्विनी कोळी
हम? हॅलो.
हॅलो पिया
हम्म.
हॅलो. हा तिचा फोन आलता बघ, हा अश्विन मॅडमांचा फोन आलता म्हनलं त्या. अ तु मेसेज केलास ना त्यांना? अगं तू मेसेज केलायस ना? अ ती मला म्हणली की, त्या हा तिनं मला सांगितलं दोघ जण डीपी त उभा आहेत त्यांनी मेसेज केलाय मला हा तीच आहे म्हटलं, प्रियाच आहे म्हणलं, करा म्हटलं तिला. तिला कॉल करा म्हणलं, तिला एक घ्या म्हटलं, चालतय ठीक आहे म्हणजे हिच्या सोबत आजून बोलण केलं नाहीस का तू?
नाही केल ना.
ह्यांच्यासोबत बोलणं कर, ह्या पण म्हणजे असं एकदम व्यवस्थित बोलत्यात काय प्रॉब्लेम नाय.
हा हा हा.
हा एकदम व्यवस्थित, म्हणजे तुला असं बोर होणार नाही जरा सुद्धा, काय प्रॉब्लेम नाय. हम्म एकदम असं म्हणजे व्यवस्थित बोलत्यात.
हां हां.
हम किती मिनिट झालेत कॉलला किती मिनिट झालेत बग बरं जरा, मोबाईल कानासन बाजूला काढून. काय सांगतेस? म्हणजे अजून दोन मिनट बोलायचंय आपला.
हो.
दोन मिनट वेळ हाय का मॅडम?
हो वेळ आहे ना भरपूर, दहा मिनटं, प्रॉपर.
पिया तुला असं वाटत नाही, आता समज मी आणि तु जवा फोनवर बोलतोय
हम्म.
हा, म्हणजे आपण जवा साध्या कॉलवर बोलतोय तवा आपण पाऊन तास बोलतोय, एक तास बोलतो तुई किंवा, आपला सगळ्यात जास्त कॉल साठ मिनिट धर किंवा दीड तास धर.
होय.
ह पण तो ऑबझर्व्ह कर ह्यावर बोलताना, आपल्याला दहा मिनट सुद्धा असं. ही होते. का सांग बरं, का सांग बरं मानसशास्त्र सांगते ना की आपण, त्यांच गोष्टीवर फोकस केलंलो असतोय. आपल्या ह्या व्यक्तीसोबत दहा मिनिटं बोलायचाय दहा मिनट बोलायचय. दहा मिट त्यामुळे सारखं आपण ती आपल्या,
तुझ्याकडं ज्ञानाचा महासागर आहे. रे शब्द कोश जास्त आहेत, असं मला वाटायले.
या म्हणजे कसं आहे माहितय जे काय शिकलोय ते, तुमच्यांकडन शिकलोय तुम्ही माझं गुरु आहेसा. तुमचं फक्त आता तुमचं पायं धून फक्तं, पाणीच डोक्यावर घ्यायचं राहिलंया हा. तेवढं तुम्ही इथं आला ना, की तेवढं तेवढं तुम्ही.
मला म्हणजे, तुम्ही लाजवताय.
नाही ओ मॅडम. कसय माहिते का, मोठी लोकं आहे तुम्ही. आम्ही गरीब गरीब माणसं आहे, आम्हाला त्या गोष्टीतलं ज्ञान नाही थोडंफार सांभाळून घ्या.
खा खाऊ गल्ली हिकडं गेल्याणा रे वर.
हो, वर दत्त मंदिरापाशी गेल्या. का, काय खायचा का.
नाही ते दिवशी आम्ही जाताना बघित तल ना तिथ बोर्ड आम्ही जाताना बघितल ना. तिथं बोर्ड बिर्ड.
हा नाही तिथं अव्हेलेबल नाही, गेल्या दुसरीकडं. हम, दत्त मंदिर. तशी गेल्या काल गेलतो वडा पाव खायला, तुझी लय आठवण आलती.
होय का हम.
होय भारती कॉलेज पशी.
मग किती चार खाल्लंस का, दोन माझं आन दोन.
नाय दोन दोन नाय मी दोनच खाल्लो, माझ्याकडं पैसे नव्हतं गं.
मी असं ठरवलंय. जोपर्यंत लई पैसे येत नाही, तो पर्यंत दोनच वडा पाव खायचं.
आता झालं असतील की, तुझं मस्त झालेत की.
व्हयं आता चिक्कार झालेत. आता काळजी करू नको, आता एकदा ते पैसे कन्व्हर्ट झालं ना. ती डायरेक्ट ती प्रियंका पाटील म्हणून, माझी एक पुणेची मैत्रीण नाही ना.
हम्म.
त्यापाशी जे मोठं म्हणजे, असं पातेलं घेवुन भरून घेऊन वडापाव जाणाराय आणि दोघं बसून खाणाराय.
हम्म, असा विषय हाय.
बरं अठ्ठावीस, एकोणतीस, तीस झाले चला.
हम्म ठीक हाय.
बोलू नंतर.
हम्म तिला लाव पाहिला फोन, अश्विनीला लाव त्या.
छान वाटलं आपल्याशी बोलून.
हा आपल्याशी संवाद साधून मला सुद्धा खूप वाटलं. ते अश्वि अश्विनी मॅडम आहेत ना, त्यांना कॉल करा पहिला. हा लगेच कर म्हणजे, मी तिला नंतर करतो मग.
हा ठीकय.
हां.